हा तर मी आज तुम्हाला आमच्या नाशिक मधली फेमस सादनाथ चुलीवरची मिस्तळ बद्दल सांगणार आहे.
हम्म
तुमच्याकडे जर टाइम असेल तर तुम्ही देऊ शकता का आम्हाला दहा मिनिटं
हो हो बोला.
तर नाशिकची चुलीवरची साधना मिसळ म्हणजे फक्त एक खाद्य पदार्थ नाही तर तो एक जिवंत अनुभव आहे. चुलीवरची साधना मिसळची, हो आमची इथे खूप जास्त फेमस आहे आणि ती खूप आधीपासन म्हणजे जवळजवळ पासष्ट वर्षापासून ही आहे इथे नाशिकमध्ये
हम्म एक्झॅक्ट कुठे आहे?
एक्झॅक्ट तिची ब्रांच शालीमारमध्ये पण तिचे ब्रांचेस नाशिकमध्ये खूप जागे वर आहे जस की गंगापूर रोड ला पण एक ब्रांच आहे तिची
हम्म. बरं बरं सांगा.
साधना मिसळ ही नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूर परिसरातील एक छो छोट्याश जागेतून हा प्रवास तिचा सुरू झाला होता. आज जिथे फॅन्सी रेस्टॉरंट्स आणि गॅस शेगड्यावर पटापट जेवण बनलेले जाते. तिथेच साधना मिसळने आपल्या संस्कृतीचे मूळ पकडून ठेवले. त्यांनी ठरवले की आपण गॅसवर नाही तर चुलीवर मिसळ बनवणार हाच निर्णय त्यांच्यासाठी टर्निंग पाईट टर्निंग पाईट ठरता
टर्निंग पॉईंट.
हा हा साधना मिसळची ती अद्भुत चव ह्याबद्दल मी तुम्हाला सांगते आता चुलीचा जाळ आणि मातीची भांडी लाकूड आणि गौ ऱ्या पेटवून मंद आचेवर ही मिसळ शिजवली जा जाते. त्यामुळे मसाल्याचा आकार मटकीत पूर्णपणे असतो. सिक्रेट काळा हा
हम्म आकार का मसाल्याची चव
आकार आकार हम्म सिक्रेट काळा मसाला आहे त्यांचा त्या साधना मिसळचा तो तो त्या मिसळमध्ये ते वापरतात
हम्म.
आणि त्याच्यासोबत ते त्या साधना मिसळला चुलीवरचा एक स्मोकी फ्लेवर देतात त्यामुळे ती चव एकदमच भारी लागते जस की जिभेवरती अशी रेंगाळते. जर तुम्ही हा
हम्म.
जर तुम्ही नाशिक मदी कधी बी तुमचं जर ठरलं ट्रिपचा प्लॅन तर तुम्ही साधना मिसळला नक्की विजिट करा.
हम्म साधना मिसळचे नाशिकमध्ये एक्झॅक्ट लोकेशन कुठे कुठे आहे म्हणजे नाशिकला समजा आम्ही कुठे उतरलो तर पंचवटी वगैरे मध्ये तिथं त्यांचे आहे का काही शाखा
जर तुम्ही नाशिकमध्ये शालीमारला आला तर तिथं शालीमार मध्ये तुम्हाला एक ब्रांच भेटल त्र्यंबकेश्वर मध्ये
नाशिक मध्ये शालीमारला कसं यायचं?
जर आता तुम्ही जिथे राहता तिथून जर तुम्ही एक्झॅक्ट बस पकडली तर तुम्हाला ती ब बरोबर इथे सोडते नाशिकमध्ये
नाशिकमध्ये असे एकूण किती स्टॉप आहे जिथे ती बस थांबते आता समजा मी कोल्हा पूर वरून बस पकडली तर ती नेम कि नाशिकमध्ये कुठल्या स्टॉपला आम्ही उतरलो म्हणजे आम्हाला ती मिळेल? लगेच
कोल्हापूर वरण बस पकडली ती तुम्हाला सिन्नर किंवा इथं फाट्याला उतरवू शकते नाशिकच्या तिथून तुम्ही कुठली बी क्षा पकडून सांगू शकता की आम्हाला शालीमारच्या साधना मिसळला जाचंय ते तुम्हाला तिथे सोडू शकतात.
सिन्नर फाटा खूप लांब आला अहो
तिथून रिक्षा धरून तुम्ही नाशिक रोडला पण येऊ शकताना पण
नाशिक रोड म्हटलं तर मग म्हटलं तर नाशिकमध्ये बघा नाशिकच मी आता गुगल सर्च मारलं तर मला नाशिकला यायचं असेल तर मला मग नाशिक रोड नंतर द्वारका लागत मग नाशिकच सी बीएस स्टँड लाग त्यात पण जुनं आणि नवं अस ते दोन प्रकारचे स्टँड आहेत मग एक्झॅक्ट कुठल्या स्टँडला उतरलं म्हणजे आम्हाला ते शालीमार लवकर जवळ पडेल.
जुन्या सीबीएसला तुम्हाला शालिमार जवळ पडेल.
हम्म म सिन्नर फाटा म्हंटल्यावरती खूपच लांब झालं ना
हा हा ते पण आहे. कोल्हापूरवरन ते असे स्टॉप घेत येतात ना म्हणून तुम्हाला ते सांगितलं जसं
मग एक्झॅक्ट नाशिक आल्यावर कु कुठे एक्झॅक्ट उतरायचं मग तिथनं कसा प्रवास करायचा?
जुन्या सिन्नरला जर सॉरी जुन्या सीबीएस जर तुम्ही उतरले तर तिथून तुम्हाला कुठ कुठेही रिक्षा भेटू शकते जाण्यासाठी शालीमारला आणि तिथून खूपच जवळ आहे शालीमार जुन्या सी बी एस पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर असल. तर तिथून तुम्ही जाऊ शकता तिथे साधना मिसळला
अच्छा ठीक आहे. तिथे त्यांची म्हणजे अजून साधना मिसळची अजून काय काय फेमस आहे नाशिकमध्ये
जस की तुम्हाला सांगितलं साधना मिसळ आहे अजून तिथले वडे पण खूप फेमस आहेत म्हणजे भेटेल खायला शाबूदाण्याचे वडे उपवासाचे जे असतात. सायंंत
ह पावसाची वेळी
हा ते सुद्धा खूप फेमस आहे आणि खूप जुन्या पण जुन्या म्हणजे खूप आधीपासन ते आहेत नाशिकमध्ये इथलं तुम्हाला पाइनॲपल ज्यूस सुद्धा खूप फेमस आहे ज्याच्यावर आईस्क्रीम ठेवून तुम्हाला तो सर्व केला जातो तुम्ही तो सुद्धा ट्राय करू शकता.
हम्म हम्म बरं
अजून त्या मिसळीची अशी काय खास खाास येते की आम्ही ती खाल्ली पाहिजे
नाशिकमध्ये तसे तर असे खूपसेे पदार्थ आहे पण हे काही पदार्थ आहे जे कि खरंच फेमस आहेत
नाही तुम्ही जी मिसळ सांगितली आम्हाला साधना मिसळ त्या मिसळमध्ये आता मिसळ म्हटलं तर बऱ्याचशा ठिकाणी सेम बनवली जाते मग साधना मिसळ मध्येच असं काय स्पेशल आहे का ती आम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे येऊन नाशिकला आलं म्हणजे साधना मिसळ खाल्लीच पाहिजे असं काय आहे त्या साधना मिसळमध्ये
हो कारण बऱ्याचशा ठिकाणी गॅसवर बनवले जाते पण इथे खूप पारंपरिक पद् पद्तीने चुलीवर बनवल्या जाते आणि सगळ्यात मेन म्हणजे जी पासष्ट वर्षापासून जी टेस्ट आली ती आज पण एक्झॅक्ट सेम टेस्ट लागते. त्याच्यात काहीच बदल नाही होत. वरण तुम्ही जर बगशिला तर स्वच्छता सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे. एक पद्धतीच फॅमिली रेस पण, आहे ते जे की तुम्ही नक्की जाऊन तिथे टेस्ट करू शकता. एक प्लेट साधारणतः एका माणसाचं पोट भरेल एवढी नक्कीच असते आणि प्लस तिथली प्राईस सुद्धा खूपच परवडेल अशी असते.
हा अच्छा.
की नाशिकला आलं तर साधना मिशळ नक्कीच खाऊन जाऊ शकता तुम्ही.
हम्म हम्म. आमी नाशिकची कडीभेळ सुद्धा लेली कडी भेळवी
हो कडी भेळ सुद्धा खूप चांगली आहे. कडी समोसा सुद्धा पण इथला फेमस आहे जो की कॉलेज रोड ला भेटतो. तो सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ऍज अ ब्रेकफास्ट तो तुम्हाला खरंच खूप चांगला आवडेल आणि परवडेल सुद्धा सुद्धा
हम्म हम्. आणि समजा आम्हाला लंचमध्येध्ये काही हवें असेल तर नाशिकच आणि कुठलं रेस्टॉरं किंवा कुठे चांगलं अस घरगुती जेहान जेवण असं आम्हाला मिळेल नाशिकमध्ये?
हा तर तुम्हाला अस पाहिजे तर सीबीयेस जवळ चेतना डायनिंग टेबल. असं नावाचं आहे जिथे की खरच घरगुती पद्धतीच जेवण खूपच चांगल्या प्राईजमध्ये भेटत आणि प्लस इथे अनलिमिटेड असं तुम्हाला भेट एकशे वीस रुपये काय दीडशे पर्यंत तुम्हाला ती थाळी भेटते पूर्णी आणि त्या थाळीमध्ये जे तुम्ही खाशीला ते अनलिमिटेड असेल.
हम्म हम्म.
जथ तुम्ही उतरला तथून अगदीच जवळ चाल जशिला दहा मिनिटाच्या अंतुरावर एवढ्या जवळती आहे. अ जर तुम्ही गुगलवरर त्याची सर्च केलं तर तुम्हाला भेटूनच जाईल मॅप वरती. तिथे सुधा तुम्ही ज अ लंच म्हणून फॅमिली मिळून जाऊ शकता. अजून जर तुम्हाला काही बी नाशिक बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता मला.
नाशिक मध्येच अजून अं खाण्यासारखे असं तिथलं काय काय फेमस ये? कवा नाशिकला गेले आणि हे खाल्लं नाही तर तुमचा काय उपयोग नाही नाशिकला जाऊन?
असे तर खूपशे आहेत पण आता किती तुम्ही फिरू शकता हे तुमच्यावर ये. जसं की नाशिकमध्ये शौर्यवाडा सुद्धा आहे. हा मग खूप आहेत हे दिवस पण.
हा मग ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कुठे कुठे ट्राय करू शकतो? होय बाहेर पडलं म्हणजे आपल्याला खाण्याचे मेन ठिकाणं माहित असतील तर आपण फिरता फिरता ते खाण्याचे लंच वगैरे पण आपण तिथे अरेंज करू शकतो त्या टायमा नुसार जर माहीत नसेल ठिकाणं तर आपण नुसतं
अ पर्यटन स्थळांचा अनुभव घेत तर बाजूलाच फिरत राहणार पण मग खाण्या चे नेमक घरगुती जेवण सकस आहार आपल्याला कुठे व्यवस्थित व्यवस्थित मिळू शकतो असं अशी कोणती ठिकाण तुम्हाला माहित आहेत का आणि?
हा तसे बघितले गेलं होत नाश्यासाठी तुम्ही कॉडजोडची कडी समोसा ट्राय करू शकता? लंच साठी तुम्हाला मी सांगितलंच तुम्हाला कि चेतना डायनिंग टेबल. पण जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त असं चटपटी काही खायच असेल? तर कॉरिडोरच्या इथे जवळ महात्मा गांधी नगर आहे. तिथे तुम्हाला खूप चांगला हे भेटू शकतो. सँडविच किंवा समोसा जो की तिथला फेमस आहे खूप असं सांगतात दाबेली तिथल्या दुकानाचं ते नावच तसं की मामा दाबेली असं करून जे की आता खूप फेमस झालेलं आहे ते खूपशे लोक तिथे येतात ते खायला तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता.
हम्म हम्म. आणि नाशिकचा बोली वडा पावसद्धा खूप फेमस आहे असं ऐकले आम्ही?
हो तो सुद्धा फेमस आहे.
ठीक आहे आम्ही नाशिकला आल्यावर नक्कीच ट्राय करू हा.
हा नक्की ट्राय करा.
ओके थँक्यू.
हा थँक्यू.